आवाज येतोय माझा?
हा. येतोय बोलकी.
हम्म. काय कराला?
काही नाही हो बसलोय निवांत.
हो काय मी पण बसलोय बघा आत्ताच.
होय आणि काय मग बरी आहेस.
आहे की तुम्ही?
निवांत हाय बघ.
हम्म. कुठे फिराय गेलता की नाही?
फिरायला आता परवा बालाजीला जाऊन आलो बघ.
होय का मी आता नाहीय अजून जायच प्लॅन करायच म्हणत्यात. पण आता माझी टें्थ असल्यामुळे जरा असं हेय नाही होय चालले होय जायचं म्हणतय फार्म हाऊस ला
हम्म
सगळेजण प्लॅन करतात जायच आपण फक्त पैसे द्यायचं जायचं मज्जा करायच आणि यायचं
होय फार्म हाऊस ला काय ग एखादा दुसरा दिवसच की
होय दोनच एकच दिवस आज जायचं उद्या यायचं परत
होय
म्हणले तिरुपतीला पण जाऊया ज म्हणाले
होय बघण्यासारखा आहे तू तिरुपतीला गेलं की कसं एक चार आठ दिवस जातातच चार दिवस तर जातातच कारण जायला एक दिवस जातोय हम्म आमचंग तसंच झालं आमचं कसं कन्फर्मेशन होतं सोड दर्शनच पण आम्ही दर्शन सोमवारी होत दोन तारखेला आणि आम्ही एकतीस तारखेला इथून निघालेलो
हा
मग एक तारखेला सकाळी जाऊन पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथला चहा नाश्ता वगैरे घेतला आणि रूम साठी बुकिंग करावं लागतय ना तिथं म्हणजे अ वेटिंग असतय मिळतय सोड एक हा दुसऱ्याने असतात म्हणजे ते अगोदरची लोक गेले की ते जशा रिकामे होतील रूम तसे देतात ते
नाहीतर बाहेरच झोपायला लागत आम्हाला पण तसच केलंत
हम् बाहेर म्हणजे कस मुला ना वगैरे घेऊन गेल की बाहेर झोपायचं होत नाही ना
होय
हम् मुलं असली की कसं मुली वगैरे असल्या की त्यांना अ बाथरूमला जायचं अस परत आंघोळीला वगैरे सगळ्याच प्रॉब्लेम येतोय
होय की
तिथं काय सगळ्या सोय आहेत सोड पूर्ण डोंगर अख्खा त्यांचाच असल्यासारखा आहे पूर्ण सोय आहे तिथं
होय सगळी त्यांचीच
हम्म पूर्ण डोंगरच ते तिरुपती वाल्यांच आहे त्यामुळे कसं तिथं बाहेरच हॉटेल वगैरे काही नाही हॉटेल बाहेरचे म्हटलं कि खालीच थांबायला लागत
हा आम्ही पण गेलतो सगळेजण दोन वर्ष झाले गेलतो हितंन दर्शन पण भेटले नाही आम्हाला व्यवस्थित तीन दिवस आमच्या घरातली रांगेत उभारलेली
रांगेत त उ बारला असशीलग
हा आफ्रीचा
हा आम्ही ना इथे तीन तीनशेच तिकीट आहे ना ते चारशे रुपययाला मिळालेलं म्हाला हा आणि त्याच्यात त्याच्यात कसं झालं अ
ह हॅलो
संपूर्ण फिरूनच यायचं ठरवलेलं मग आम्ही पण पहिल्यांदा गेलेलो त्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं ना कि किती दिवस लागतात तिथं आमच दोन तारखेच संध्याका सकाळी चारचं सहाचं दर्शन होतं चारला आम्ही तिथं रांगेत उभारलेलो तरी आठ वाजेपर्यंत म्हणजे आठ वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं चार तासात दर्शन झालं सोड
हा
हा मग तिथ ना परत दुसऱ्या दिवशी तिथलं तिरुमालावरचं सगळं फिरून बघितलं
गोल्डन टेम्पल बघितला
नाही अगं तिकड जायचो गोल्डन टेम्पलला पण साड्या वगैरे घ्यायच्या होत्या तिकडं जायचं त्यांनी ठरवलेलं आम्ही,
हा.
त्यांनी सांगितले तिकड म्हणजे साड्या छान मिळतात तिकडच्या पद्धतीच्या ते त्यां खरेदी करायला जायचं हा साऊथ इंडियन घ्यायचं होतं मग तिकड जायचं ठरवलं, खाली आल्यानंतर खाल सगळा भाग ते बघायचा आहे ना, अ.. पद्मावतीला वगैरे जायचं आहे तिकडं जाऊन आलो. आणि तो दिवस संपवला आणि संध्याकाळी मुलं रूम बघायची रूमवर राहायचं आणि रिझर्वेशन तिसऱ्या दिवशी- म्हणजे शुक्रवारच होत आणि आम्ही बुधवारी सकाळी डोंगर सोडलेला होता, वरण तिरुप-माला वरण तिरुपतीत आलेलो खाली. मग खालचं सगळं बघून झालं आणि- अ.. ह्याला रूम बुक केली आणि मी आणि माझ भाऊ येत असताना माझी आणि भावाची ह मी राहीले माग, माग राहील्या नंतर - परत मला तर काय समजायच ना, एक तर आपली भाषा त्यांना समजत नाही भाषा वेगळी हाय, आपलं हिंदी पण समजत त्यांच कन्नड नाही अशी वेगळीच काही भाषा म्हणजे का हा तेलगू भाष- धड काय ते म्हणतात ते मला कळना मी काय म्हणतो, त्या लोकांना समजेना- आता माझ्या मोबाईलवर कोणाचा फोन पण येईना आणि कोणाला फोन पण लागेना.
कसं काय?
रेंजचा प्रॉब्लेम होता ग माझं कसं फोर जी होत- आणि नाही फोर जी पण तिकडं चालतय हा डोंगरावर- फोन येत होते, पण खाली आल्यानंतर रेंज पण येईना फोन पण लागेना आमच्या घरचे बाकीचे सगळे घाबरून रडायला लागले. मी एकीकड ते एकीकड त्यांनी परत इकडं फोन करून सांगितला मुलींनी, पप्पा मम्मी चुकल्या आणि कुठ तरी हारवल्या. त्यांच्या पप्पा म्हणले नाही, नाही ती येत्या बरोबर तुमच्या सोबत आणि तुम्ही काय हे करू नका तिला सगळे नंबर पाठ हायत त करेल कुणाच्या तर फोन घेऊन मग म फोन घेऊन मुली फोन लावला, एक तर एका सोलापूरचे एक जण होते, त्यांनी मला फोन दिला- त्यांना रिक्वेस्ट केल्यावर. नेमका त्यांची पण गाडी होती, त्यामुळे त्यांना पण जायचं होतं, तरी सुद्धा त्या बिचऱ्यांनी मला फोन दिला. मी फोन केला मला भावाचा पण नंबर आठवेना गडबडीत
हा.
आणि माझं मोबाईल काढून बघायचं म्हटलं तर त्याच्यावरचं पण म्हणजे पूर्ण फोन असा ब्लॉक झाल्यासारख झालेलं.
हा.
हम्. मग तथनं परत आम्ही रिझर्वेशन आमचं शुक्रवारी संध्याकाळच होतं, पण बुधवारी तथ ए्रा प जन तिकीट काढलं आणि एसीच्या ह्याच्या आपल्या अ डब्यात शिरल बुकिंगच्या तिथ टीसीला मॅनेज करून, टीसीला पैसे देऊन आपल्या साईडला बसून आलो घरी. त्यामुळ तिरुपती बास म्हणलं एकदाच, खरं आता परत जाऊन आल्यावर अस वाटत, की परत कधी एकदा जाईन परत कसं हम्म प्लॅन व्यवस्थित करून गेलं की होतय, अगं बघण्यासारखं पण आहे छान तिकडं-
होय, आम्ही पण गेलतो तवा्हा सगळं झू तेन सगळं बघितलं.
हा हा ते झु पार्क वगैरे बघून आलो आम्ही.. खालच्या साईड ला आहे ना तिरुपती ते बघून आलो ते परत, कृष्णाचं मंदिर वगैरे आहे बघ
हा बघितलं की हा भारी आहे खरपण ते कृष्णाचं मंदिर
होय ते पण बघायला छान आहे पण आम्हाला गोल्डन टेम्पल वगैरे बघायला जायचं होतं मग ते ड्रायव्हर काय म्हणल? हम्म आजच्या दिवस तुम्ही आराम करा का तर तुम्ही एकत जास्त गॅप ठेवलाय तेवढ्या गॅपमध्ये कस एवढा वेळ बाहेर फिरत नाहीत म्हणले लोक ना हा. मग तुमच गॅप जास्त आहे त्यामुळे तुम्ही एखादा दिवस रूम इथं बुक करा खाली खाली राहा आणि आपल्यासारखं जेवण मिळत नाही ना तिथं
नाही वेगळं असते तिथं
हम्म तिथं कस बिशी बिल्ली भात आणि सार
खिचडा खिचडा
हा. मग आणि काय?
आणि काय नाही. अजून कुठं काय प्लॅन
अजून आता सध्या तर नाही
आमच सध्या जायचं म्हणतोय इच्छा हाय खर पण एक एक जणांचं नाही होय नाही होय चाललंय आणि माझ
अभ्यास करत करत करायचो एक लक्ष देऊन अभ्यास कर
हो आता क्लासला पण जातोय क्लास असतोय
हम्म हम्म इतकं होय सगळे विषय तर कम्प्लीट व्हायला पाहिजेत
होय की
आणि आताच बेस आहे का आता अभ्यास करून पुढं गेलं तर पुढं कॉलेज चांगलं मिळतय परत पुढच तुझ शिक्षणाच सगळं चांगलं होतय ना
होय.
हम्म हे फिरायचं काय आपण सारखं फिरतच राहतोय सोड आजच उद्या होतय पण शिक शिक्षण कस एकदा वेळ गेली शिक्षणाची किवा परत शिकायला हे होत नाही वेळ भेटत नाही आणि त्याचा रस पण वाटत नाही ना
हो.
हम्म आत्ताच जरा लक्ष देऊन अभ्यास करायचा म्हणजे होतोय व्यवस्थित
हा.
हम्म मग आणि काय?
आणि पाऊस इथं सकाळ सकाळ होता खूप सकाळचाच लय पडतोय
शाळेला जायच्या वेळेस पडतोय मुलं शाळेत पोचली की पडत परत शाळा सुटायच्या वेळेस पडतोय परत मुलं घरात आली की शांत हम्म
नाही मी माझं तसं नाही माझी कशी आ आता अडीच ला सुटायची आता तीनला सुट्या कारण ते मॅथ्स आमच क्हवर व्हायचंय ना ते टीचर नव्हते म आता आल्यात टीचर मग ते त्यांनी तीन वाजेपर्यंत घेतात
होय मग तू मराठी मिडियमला आहेस का, इंग्लिश मिीडियमला.
इंग्लिश मीडयमला.
होय हम्म. हो म्हणजे पुढं कस सायन्सला वगैरे जरा बरं पडतय का
होय आता आमच्या कॉलेजमधले सगळे सायन्स आहेत कोण पण असं म्हणजे एक दोन आहेत कॉमर्सला
हम्म.
बाकी सगळे सायन्सलाइत.
हो तेच की काय सायन्स कॉमर्स आर्ट्स काहीही घ्या. शेवटी कस शिकून आप पल्याला नोकरी किंवा हे लागेपर्यंत काय खरं नई.
होय.
हम्म. आणि काय म?
आणि काय नाय. चालतय म ठेउ का नाय अजून
हम्म चालतय जेव जेव ठेऊ काय हा.